हा-हा तेच आपण बोलत हो-हो येत तेच आपण बोलत होतो निसर्ग निसर्गाच काय आपणच करून ठेवलंय सगळीकड झाडं पडताय. सिमेंटचे रस्ते करताय पाऊस पडला तरी ते पाणी कुठ जमिनीत मुरतय ते सगळं गटारात वाहून जातंय.
हो काय हो जंगल तोड नुस हे शहरात नुसती फ्लॅट बांधायले जागजागी फ्लॅटतेय
त्या फ्लॅट तर असं वाटतं काड्यापेटीची घर येत.
हो.
नवीन जस्ट. फ्लॅट आहेत ना ते असं वाटतय की काडेपटीचे घरं ठेवली ते म्हणजे ती बघून भीती वाटती.
हा.
ती घरं एवढ्या मोठ्या-मोठ्या सोसायट्या बघून भीती वाटती.
हम्मं-हम्मं. त्याच्यामुळ निसर्गाची वाट लागायली ना काहीच तर त्याच्यावर वाढलं.
पूर्ण आणि त्यामुळं मग जंगलातले प्राणी पण बाहेर येता येत. आता मध्ये किती ते आलत हो ना ते तरी कुठे जाणारेत.
हो.
आणि भारतात तर काही काण हे नाहीये कडक शिक्षा होत नाही ना निसर्गाची तुम्ही हे केलं म्हणून तोडफोड केली. किंवा नुकसान पोहोचवलं तर मध्ये-मध्ये आमच्या इकडे तर बिबट्यांचे वगैरे खूप प्रकरण होत होती म्हणजे अगदी आमच्या इथे नाही पण आमच्या आजूबाजूला
हो आमच्या इकडे पण ते वेरूळ वेरूळचे तिथे पण. त्यांना जागाच नाही राहिली नव्हती तरी कुठे राणार आहेथ मग रोडवर येणारच आहेत.
हो मग काय आणि आपण पण त्यांचा आपण आपलाच विचार करतोय.
हा त्यांचा त्या प्राण्यांचा मुक्या प्राण्यांचा कोणीच नाही करायला ना.
मग त्यांचा विचार नाही केल्यावर काय मग ते तरी काय
मग निसर्ग आपल्यावर हे करायला ना असं मग.
मग आता निसर्ग तुम्हाला शिक्षा देतो.
हा जून संपला तरी अजून एवढा पाऊस कुठे पडला?
काहीच नाही पाऊस काहीच नाही दोन तीन पाऊस झाले फक्त.
हो दोन तीन बिन कशाची एवढी नाही झाले
इथं दोन-दोन झाले दोन तीन झाले इथं.
हम्म.
पण काहीच नाही पाऊस म्हणजे कस होणार आहे आता आणि तर त्याच्यात महागाई वाढणार आहे आपण म्हणतो नाही का खूप दोघांना काय काम करायची गरज आहे? एकजण बाळ घरात सांभाळ शक्य तर नाहीय तसं, आणि काय सर? कारण सरकारी नोकरी वगैरे असं खूप काही उरलं नाहीये.
हो.
मग काम नाही केलं तर भविष्याचं काय?
हो, ला मुलांना कसं शिकवायचं? हे कॉम्पिटिशनच जग झालं, एकवत भागवत नाही न.
तेच-तेच खूप लोक म्हणतात की, काय बायका! जातात बाहेर काम करायला, काय गरज नसते हे ते? तुम्हाला बोलायला काय होतंय आता? मेथीची जुडी आमच्याकडे. एक जुडी चाळीस रुपयाला मिळतीये.
हो-हो, आमच्या इकडे पण.
म्हणजे काय करायचं? म्हणजे दोन जरी गेले, गेले त्यास. ते म समजा आणि लसूण म्हणजे शंभर रुपयाची एका वेळची भाजी झाली तर, कसं होणार?
हो, तेल हे सोयाबीन हे किराणा पण घ्या. गेलं की, पाच-पाच हजार लागत.
हो-हो, आणि ते पण छोट्या कुटुंबाला.
हो.
मोठ्या कुटुंबाच तर काय विचाराची सोय नाही.
हम्, आणि जे खायचं ते ते ते खाणचं लाग लागणारे.
आणि आपल्याला आजकाल पूर्वीच्या आईवडिलांचं एवढं नव्हतं. पण आजकाल, आत्ताच्या आईवडिलांच असतं ना. आपल्या पोरांना चांगलं मिळावं, सगळं. त्यांना असं वाटू नये की आपल्याला घरचे करत नाहीयेत हे नाही म्हणून आपण खूप विचार करतोय तर पूर्वी पोळी भाजी खायची, तर खा, नाहीतर बस.
हो, त्याला मीठं तेल लावून द्यायचे, रोल करून बनवून द्यायचे, आता वर् हे नाही खाल्लं का तू? ते बनून दे.
हो-हो, आणि आपल्याला असं वाटत की आपण एक कमी पडायला पाहिजे आपल्या मुलांना सांभाळयचं.
खाल्लं की असं वाटे, जाऊ द्या.
पण पूर्वी कसं कि बाबा, जे पोटासाठी गरजेचे ते तू खा. तुझे जास्त लाड नाही.
हाव.
कधी-कधी ते पण बरं वाटत होतं, कारण की आईंनाचं टेन्शन असतं. बाकी कोण करायला येणार आहेत?
नाही.
कोणी नाही येत करायला, आयाचंच असत म मोठ पण काय, आई नसणार आहे सगळीकडेच ना? त्यांना थोडं सगळीकडे खायचं. सगळंच खायचं हे पाहिजे.
हम्म. बेकार झालं पण हे.
मराठी. म्हणून आम्ही मराठी शाळ तरी तिझी शाळेमध्ये आम्ही तिज्या शाळेमध्ये ना, अ हे रोज भाजी-पोळी असते.
हम्म.
कच कच्च अन्न. म्हणजे क च काहीतरी टमॅटो, काकडी वगैरे असं पण द्यायचं.
हा.
एक एक मिनिट अ. एकच मिनट. सॉरी सॉरी. हॅलो. हा. ते माझा एकदम आवाज, दुसरा फोन येला गेला त माझा आवाज हे झाला. फोनचा. म्हणून मी बघत होते. तेच आमच्या
कस देतात मेनू? वेगवेगळे द्या. आपण त्याले नाश्ता वेगळा लंच वेगळा.
हो. इकडे आम्हाला छोटा ड्बा द्यायला लागतो एक. त्याच्यामध्ये नाही का असं शाळेत पोचल्या पोचल्या काही तरी तुम्हाला खाता येईल. म्हणजे, हा म्हणजे नाही हा शेंगदाण्याचा लाडू म्हणा. किंवा भिजवलेले शेंगदाणे. किंवा असं नी का थोडस. एक पाच बदाम वगैरे असं.
हो.
आणि म दुपारचा डब्बा.
हम्म.
ह्याचा, भाजीपोळीचा. आणि काहीतरी कच्च. आणि त्यांना गुरुवारी सुट हे असतो. खाऊचा वार. पण तेव्हा पण तुम्ही असं पास्ता मॅगी वगैरे हे नाही देऊ शकत.
ह ह.
जास्तीत जास्त इडली, डोसा मग पनीर वगैरे टाकून सँडविच.
हम्म हम्म.
अस, पण, हा. बाहेरच जास्त काही नाही. म्हणजे तिच्या वर्गात काही काही मुलं अशेयेत की, त्यांनी कधीच चॉकलेट नाही खाल्लं. हो. काय काय असे की ज्यांनी कधीच लेस, कुरकुरे नाही खाल्ल.
ह, ह, ह. चांगलंय मग.
हो त्यामुळे मग, मग म्हटलेलं की ठीके. आम्हाला कष्ट होईल. कारण की लांबे ती शाळा खूप. आम्ही राहतो ना, तिथून लांबे. म्हणजे तिचां दुररोज, येऊन जाऊन चोवीस किलोमीटर होतं. तिचं रोज.
अरे बाप रे.
हो.
लांब शाळा पण म्हटल्या ठीके आता. थोडी अजून मोठी झाली की कसं, तिचा अभ्यास वगैरे वाढला कि मग शाळेजवळ जातईल हो ना पण शाळा मेन तशी मिळणार नाही ना? हाय म्हणजे आता त्यांना भाजी करायची असेल ना तर असं नाही. सगळं आणून दिलं कापून दिलं आणि तुम्ही नुसतं हे करा असं नाही. त्यांना मंडईत घेऊन जातात. मंडईत सगळ्या भाज्या दाखवतात मग कुठली भाजी कसं वजन करायचं काकांची कसं बोलायचं भाग कसे किलो विचारायचं. कशा भाज्या निवडायच्या वगैरे मग ते घेऊन यायच्या मग सगळं त्या धुवायच्या कशा चिरा्यायच्या कशा हे तिला पहिलीच शिकवलं. त्याच्या आधी वटाण्याची उसळ, शेंगदाण्याचा लाडू, शिकरण हे ते असं एक एक ते शिकवतात.
हम्म
आणि मुलं पण शिक तात ना हौसेने असं नाही की मुलींनीच फक्त स्वयंपाक करायचा वगैरे असं काही नाही मुलं पण तेवढ्याच ह्याने शिकवतात मुलांना पण
हम्म
त्यामुळे बरं आहे.
हम्म
तुमच्या इकडे आहे का अशी कोणती शाळा?
नाही आम्ही तिथे संभाजीनगरला राहतो ना.
हा हा
ती महानगरपालिके तिथे आम्ही काय हे नाही त्याचा अनुभव
हा हा हम
अजून आम्ही एवढं लक्ष पण नाही दिलं ना आता त लहानच आहे ना आता दिवाळी पासून बघणे रा शाळा.
हो खरं आहे दिवाळीपासून तुम्हाला बघायला लागलं शाळा
हा हा सध्या तर काही हेच नाही तरी बघू आम्ही अशीच हमंम
पहिली तच टाकतात ना काही काही सहा वर्ष झाल्यानंतर
हा पण आता कस पहि पहिल्या वर्गात जर टाकाय गेली तर त्या अगोदर म्हण तुम् कुठे हे ग एक वर्ष पण चालत नाही आपण लेट टा की म्हटलं तुम्ही लेट का टाकलं त्यांना येत नाही. आणि पहिले ते लहान मुलांना विचारतात बी ना अगोदरच घेतात येते का ए बीसीडी अरे घरी ए बिसे शिकवायचे असेल मग शाळेत कशाला टाकायचं. ते अगोदरच त्याचं हे करतात ना
हो हो आणि पालकांना पण पालकांचा पण कॉन्फिडन्स लो करतात. खुपदा शाळेतले लोक उद्धटासारखे बोलून
हो आपण जर घरी शिकवायचं असेल मग शाळेत कशाला टाकायचं पैसे भरून
बरोबर आहे.
पण बऱ्याश आहेत ते करतात बरं.
आम्हाला काय आम्ही जास्त केलोच नाही त्यामुळे अनुभव नाही आम्ही ठरवलं ह्या शाळेत. आणि नशिबाने मिळालं नाही तर भियत नाही तिथे ऍडमिशन.
हा,
पण ते ऍडमिशन पण मिळालं मग आम्हाला चाललं होत की एवढं. लांब करायचं नाही करायचं पण आम्ही केलं कारण की ती ''--'' तर तुकड्या वगैरे नाही येत ना फक्त. ते एकच वर्ग एका इत्तेचा एकच वर्ग त्यामुळे फक्त चाळीसच मुलं.
हाव,
त्यामुं खूपच ऍडमिशनला हे असतं मारामारी असते तिथे.
हो चांगलंय पण पैसे नाही काही नाही. चांगलं शिक्षण म्हटल्या काय वाटत नाही ना हा, हो का,
की, विना अनुदान येते ना सरकारकडन पैसेच घेत नाहीेत.
हा,
आणि परत मुलं पण कमी आहेत. खूप मुलं नाही ए म्हणजे पहिलीचे. फक्त चाळीस दुसरीची फक्त चाळीस अशी मुलं आहे. असे एका वर्गात सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी मुलं वगैरे असं काही नाहीये.
हा,
पैसे जात आहेत पण ठीक आहे आम्ही म्हटले शिक''--'' अक्षरं नीट होणे गरजेचं आहे परत कारन. की हे वर्ष येणार नाहीयेत ना.
हाव,
पैशांच आपण करू काहीतरी पण हे ए गेलेली वर्ष शिक्षणाची.
हम्म,
अ चालेल आपण बोलू निवांत परत ह, हो हो, मला पण मला पण हो,
थँक्यू बाय.